हॅलो! हॅलो!
हॅलो हॅलो येतोय का आवाज?
काय चाललय थांब एक मिनिट काय झालं?
आवाज येतोय काय म्हणलं?
आवाज तुझा कमी यायला लागलाय.
कमी यायलाय.
हॅलो!
आता बघ
हॅलो.
आला काय?
हां बोल की.
काय चाललय? म्हणल काय चाललय?
काय करत्या बसलोय बघ तुझं काय चाललंय?
न्यू लायसन होल्डर.
आ.
पाच झालो पाच झालो पाच झालो.
नवीन लायसन होल्डर.
फोन केल्या काय ती मॅडम मला मॅडम..
हां
तर मला एक सांगायचं होतं. मी म्हटलं काय? तुम्ही पाच झालाय, व्हय की म्हणलं माहिती आहे म्हणलं मला.
मग आनंद झाला नाही का, मग पास झाल्यास म्हणून? आवाज नाही तुझा. हॅलो.
हॅलो.
हा आला आला बोल बोल. यालाय यालाय मला यालाय.
हेच मग तेच म्हणलं. मग काय आज बड्डे सेलिब्रेशन असल तुमच्याकडं.
आत्याच हाय की बाई.
तेच की पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून.
तुला कोण सांगितलं, पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून?
त्यांच्या मम्मीनं लावल्याली स्टेटस.
मम्मीनं लावल्या होय? अगे आधी तुला एक फोटो दाखवायचा होता राहीला बघ.
हाय फोटो.
आत्याचा आणि तिच्या सुनचा फोटो दाखवायचा होता.
हाय ती सून तीजी आई दिसत्या तुमच्या आत्याची.
आता आणि जरा ढब्बी झाली असेल होय नाही?
सकाळी मी आणि मम्मीचा आणि पप्पांचा आणि माझा तोच विषय.
काय?
यातली सून कोण आहे आणि सासू कोण आहे म्हणून.
तेचकी पन्नास वर्ष त्यांचे झाल्यात, खरं हीच दिसत्या पन्नास वर्षाची. पन्नास आणि जरा कमीच होतील जास्तीचीच दिसत्या.
असू दे बाय, आता काय करायचं?
अ बावा तुझ्या भावाची पसंत काय करायच. अ त्यो कुठं बेपत्ताच झाला की, कुठं तीची काय अ मुलाखातच नाही आणि.
अग ते ना घराची भिंत तिरकी बांधल्यावर, तेजी हिंमत हाय का परत इकड याची.
म्हणजे येतच नाही होय तो तुमच्या घरला?
इत नाही.
म्हणजे येतच नाही?
कधीतरी येतोय कार्यक्रम तेन असला तरच.
म्हणजे तो तुझ्या बरोबर आणि तुमच्या पप्पांच्या कॉन्टॅक्टमध्येच येत नाही होय?
हा.
असं कशाला, घरच्या घरी कशाला असं कायतर करायचं. एक तर आपल्याला झेपत असलं तर काम घ्यायचं. हम्म.
कुठल्या तोंडानं माझ्या आणि पप्पांच्या समोर येणार.
ते काय म्हणतोय मी उगंच काम घेऊन असलं हे करून घेण्यापेक्षा, आपल्याला जमत असलं तर घ्यायचं काम. नाही तर मला जमत नाही म्हणून सांगायचं आणि मोकळं व्हायचं ना.
अगं जमत नाही म्हणलं असत तर आम्ही हे काढलच नसतं ना करायला. अगोदर घर काय बारकं हुतं? हाय त्या घरात राहत हुतोच की आम्ही.
तरीपण जरी आम्ही रिनोव्हेशन करायचं म्हटलं, तर दुसऱ्यांनी सांगितलं अस ना हे एवढं, कशाला मग आपल्याकडनं? तशीच असतात, घरची सगळी बिनकामाचीच असत्यात गप बस.
ढीक का मग? कामगार आणि माणसं ओळखीचे आहेत पप्पांच्या त्यांच्याकडन करून घेतला असतं की.
तेच म्हणा लागलोय मी ह्यांचा काय उपयोग नसतोय.
हे तिरकं बांधल्यावर त्याच्याकडनं काम काढून घेतलं ना.
हम्म.
आणि ते आपण बाहेरनं करून घेतलं.
मग त्याला राग आला होय?
तिला राग यायचा काय संबंध आहे आणि आला
पण कशाला पर बाहेरच लांबचं ना आता असतं तर ठीक होतं की.
अगं मी मंगतेकर बाहेर लांबच कस्टमर हाय, कोण हाय काय असेल ते असे. ज्याच काम करायचं ते प्रमाणिक पणच करायला पाहिजे हो तुम्ही.
होयं. मला वाटलं काय ते कुठे इथं नाही बाहेर वगैरे काम आं
चिऱ्या काम करतेला बघाय पाहिजे एखादी काय चूक झाली की नाही शिऱ्या पदरचा पैसे घालून ते काम सगळं करून येते.
आई होय एकदा तयार झालेली इमेज कायमसाठी असते नी एक
होय मग तसं व्यवस्थित करायला लागतंय जे काय आहे ते.
मग माणसं काय म्हणणार याच असा आहे तसं आहे नाव खराबच जाते ना, मग परत कोण काम करून घेणार.
हा.
असा असते. म आता आमच्या क्लासच्या सराचा काय विषय आहे तो? त्यो काय म्हणतात सगळीजण ह्याच्या काय ओळखीचं नाही, त्यो काय मॅनेजच करत नाही. असं आहे ना सगळं.
अरे खरं मी काय म्हणतोय मॅनेज करायची गरजच काय आता तुझ मै मॅनेज करून तू जर दोन हजार ररुपये घातले असतीस तर आज तू झालीसच की पास. वायाच गेला असत ना पैशे ती म.
कटच गेला गे आणि आता ते बाकीच्या दोन जणांनी दिलता त्यांचा काय विषय झाला? तिघानी देलते तिघानी.
मग त्यांचं वायाच गेलेत ते ऑलमोस्ट वाया गेलेत आणि त्यांनी व्यवस्थितच चालवली.
आ?
अगं त्यांच पैशे वायाच गेलत गं त्यांनी व्यवस्थितच चालवली गाडी.
ती मॅडम त्या दोघी ती चष्मीस होती ब ती पण ती दुसरी एकटी होती बघ तिचा नवरा होता बघ तिच्या सोबत ती ती वाली पण सरळ चालवलं. आणि तो मुलगा एकालता ब नंतर सर हेल्मेट उडकालता. त्यो पोरग्यानं पण नीट दिली.
तेच कि सगळ्यांनी नीटच दिली.
होय. पैसशेच काढाल्या आणि नाही-नाही मी नंतर तिकडं गेलेलो ब
हा.
तिकडे मी गेलो नाही का आलो म्हणून थांब म्हणून म्हणजे ते डोकमेंट्स च साईन घेऊन मी येऊन तुमच्या जवळ थांबलेलो त्यानंतर सर तिकडे का सांगाल तर म्हणून गेलो की. त्यावेळेला तो तेच ब्लॅकमेल करालता. म्हणजे आता त्याचा तर काय दोष आहे तो तिथं शिकवायला आहे गाडी ते दुसरा मग नंतर आलता बघ तो गोरा होता टी शर्ट घालून. थांबा म्हणून सांगितलेला आपल्याला नंतर तो आल्यावर सर त्याच्या बरोबर बोलत थांबला नाही काय. त्यो ओनर आहे. तो ओनर आहे मग त्याचा त्यो काय त्यांनां का त्यान सांगितलेलंस ना. मी पण त्याच्याकडे गेलतो सर मला जमलं नाही तर काय म्हणून त्यावेेळेला मला तिने तोच ऑप्शन सांगितलेला. तर तुम्हाला भीती वाटत असली तुम्हाला तुमच्यावर कॉन्फिडन्स नसला तर असं असं करायचं पैसे द्यायचं आणि ट्रायला जायचं मग ते मी असं असं होते तसं तसं होत ते म्हणून सांगितलेलं मग मी म्हणल बरं ठीक आहे मग त्या वेळेला मी ह्या सरांना विचारल्यावर हे सर म्हटलं थोड्या दिवस तुमच्या गा हातात. गाडी बसू दे प्रॅक्टिस होऊ दे मग घ्या ट्रायल. ती मॅडम जी आहे ना ऑफिसमध्ये ती सारखं सारखं मला फोन करालती. कि घ्या ट्रायल घ्या ट्रायल म्हणून. मग मी शेवटला वैतागून म्हणलं की घे बाई तिकडं मग तिनं भरली फॉर्म. मग आता चार दिवस प्रॅक्टिस केलेलीच की, चार दिवसातलं मला फक्त दोनच दिवस जमली. ते दोन दिवस मी गाडी चुकीचीच चालवली. कारण हे ना ते दोन आंतर आंतर जे होत त ना दोन कोणातलं ते त्यानं कमी ठेवलेलं.
इकड प्रॉब्लेम काय होतो माहिती काय ह्या टेसना तुला गाडी परत पुढं घ्यायची परमिशन नसत्या.
होय.
तू घरात पार्क करताना दहा वेळा पुढं मागे कर काय फरक पडत नाही.
हा तिथं फक्त रिव्हर्स मध्ये एकाच हेच्यात
हा हित तो प्रॉब्लेम होतोय आणि माणसं म्हणून फेल होत्यात.
ते किवा
आणि ही टेस्ट का घेत्यात तुमचा तुमचा अंदाज बघायलाच घेत्यात इ.
होय. अरे खरं मी काय म्हणालोय नापास झाल्यावर मॅनेज करणं ही गोष्ट वेगळी आहे. खर पैसे देऊन आधीच तिथं जाणं हे म्हणजे महा चुकच आहे की तिथ. तर मी म्हणा
होयच कि मग अग तू तिथं पैसे दिलीऊस आणि गेलीस. आणि तू व्यवस्थित गाडी चालवलेलीस तर पैसे वायाच की ग.
काय आपला आपल्यालाच वाटते फुकट गेलं पैसे फुकट गेलं पैसे.
होय. आता आज जर तू दोन हजार रुपये देऊन आले असतीस का नाही
हम्म.
तर वायाच गेला असतं ते.
नाही मी काल माझ्या मनात ते आलतं काय मला ट्रायल जमली नाही म्हणल्यावर. मग तो सुयश होता बघतो तो काय म्हणला हे बघ बघा मॅडम म्हण तुमचं लर्निंग संपणार आहे सप्टेंबर ला. माझं सपणार आहे डिसेंबरला म्हण- ला आपल्याला ट्राय माराय काय बिघडाले म्हंटलं चुकून जमलं जमलं. जर नाहीच बाबा जमलं पुढचा कॅम्प आहे म्हणला. पुढच्या कॅम्पमध्ये तर जमल. बरं ठीक आहे त्यात जर नाही आपल्याला वाटलं जमणार आपली मुदत संपणार आहे सप टेंबर ला. मग दिणं देणं ठीक आहे तुमच्याकडे संधी असताना पण कशाला उगच कशाला असला निर्णय घ्यालाय. पैसे वाया घालवायचा च तिथ जमते म्हंटला इत- तर ये ना अंतर कमी टाकलाय तीथ एवढं कमी अंतर नसणार आहे. बघा तर म्हंटला एक ट्राईब मारायला काय बिघडालय. मला घरात पण तेच म्हणतीत म्हणून मी म्हणते एक टाइम मारायच काय होयचं ते होऊ दे तिकड.
आणि मी तुझी गाडी चालवल्याली बघितल्याली की नई?
हम्म.
मला वाटत होतं की तुझा काय प्रॉब्लेम होणार नाही तू करणार ती व्यवस्थित.
हम्म.
आज तेवढा अंदाज येतोय मला मी कधीपासन गाडी चालवितोय.
आ. जमतंय तेवढं आणि तिथं कसं लई नियमात बसून गाडी चालवायची असते त्याच्यामुळं. अवघड होतंय सगळ.
आणि तुझी काय गाडी अशी रस आता सोडून वाकडीत चालल्या इकडेच चालल्या असं काही वित नाही ग तुला तेवढा हात बसलेला हाय.
हा तेवढं जमतय लईच बाबा जमत नाही कायच जमत नई काय कळतच नई त्यावेेळेला त्यो निर्णय घेणं बरोबर हाय. म्हणून मी पण म जाऊ दे म्हटलं तिकडं हम्म.
ती बंड्या काका म्हणतोय की नई मी त्याला त्याला गेरची गाडीे येत नई. त्या मित्रांने त्याला पहिला गेर टाकून दिलता त्याच्यावर तिनं ट्रायल दिला आणि त्यो पास झालाय.
व्हय भारीच की.
आणि त्याच्याकडे लायसन आहे गेअरचा गाडीचा आणि त्याला गेअरची गाडी येत नाही.
आता ऐ शक्यतो. या ह्या इथं आपलं काय म्हणत्या ते. आपण ह्याला गेलतो बघ कशाला आपलं आता आपण गेलतो. कोणच तिथं नापास झालं नई मोजून हातावर मोजा एवढीच फक्त नापास झाली नायतर सगळ्यांनी त्यात बरोबर गाडी बसवलेली.
म.
ती बाई एक नापास झाली त्यो हे. तो फायबर मोडल्याला एक झाला.
ते ट्रायबर ट्रायबरवाला त्यो बाहेर गेला त्यो.
हा त्यो त्या एक झाला झाला की मग एवढीच नापास झाली बाक
नाय नाय अजून दोघं झालीत की अजून अजून दोन पोरं पण झालीत नापास.
तेच की एकदा.
अगं ही सोडून ही नावं घेतलेली सोडून अजून दोघं झाली.
हा झाल्यात झाल्यात.
तुझं लक्ष नव्हतं खर तिझ आधीच नापस बघितल्याल माझं लक्ष होतं की.
आपण सुटलो सुटलो इषय संपला.
मला वाटलं काय मागाशी आम्ही बोलल्याल खरच सिरियस घेतलीस वाटतं एवढ्या माग गाडी नेल्यावर मला वाटलं आता त्या नेहला उडीचा वाटतं.
नाही काय झालत त्यांनी काय सांगितलेलं. गाडी दोन कोणाच्या पण पाठीमागं दोन टायरी गेल्या पाहिजेत. मला कोणच दिस ना.
तुझ्या चारी. टायरी गेल्या.
शेवटला सरांना बास मॅडम म्हणायची वेळ आली.
हे.
नाही तर म्हणा. आता काय कागदा आर्टिओच्या हातात देत्या का काय म्हणला आमचा भाऊ
मला बी तसच वाटलेला म्हटलं जात्या वाटतं आता माग. कसली गेल्या संकतच गेलती ग.